हॅलो
हॅलो हम् बोल
मग तू आ कुठं म्हणाल्यास
ते सुंदर पाहिजेच्या समोर झालं इथे खाली आहे खाली आहे
दत्त मंदिर बशीन आहे का
दत्त मंदिर भेतनव का
त्या रोड ला नाही काय असं म्हणतोय ग
असं स्ट्रेट जातो नाही आपण सुंदरबाजी चथलं ते मी परवा मुंबईच तवा पुला होते सांगितलं ब
ह
तिथं भारी भेटतय त्याच्या समोर खाली आहे
हा हा हा होय आलेलं आलेलं सोडून माझ्या पण ते नवीन झालंय ठेचा फ्रेंच फ्राईज मिळते ना तिचं
चा फ्रेंच फ्राईज कुठं भेटतय सांगू? आपलं हे जैन दाबेलीच कॉर्नरचं आहे बघ पॅराडाईस कॅफेला ठेचा फ्रेंच फ्राईज भेट तय
असं हाय व्हय बाई एवढे कॅफे झाल्यात काय काय
अ तिथं बसायला पीसफुल तिथं कोणच नसतय छान आहे बाई तिथं मी उपवासाच्या दिवशी कनी फ्रेंच फ्राईज खायला तिथं जातो
हे छान आहे बरं त्यांचं ब बर्गर पण छान आहे त्यांचा ऐंशी रुपयाला बर्गर आहे आणि त्याच्यासोबत जरा फ्रेंच फ्राईज पण देतोय तो
फ्री व्हय
होय
जिम्मीज बर्गरचं खाल्ल्यास काय बर्गर?
कुठं आलं?
मिरज
नाही मिरजला कुठं जाऊ?
सांगली सांगली ते सांगली जिम्मीज काय माहती आहे शेवट आहे खाल्ली
तू शेवट बर्गर आई शप पट किंग बर्गर किंगचाच काय तर मॅकडॉनला
हा
बर्गर किंगचा बापरे परवा मी खाल्लोय इश पथ एवढं भारी त्यांच होय त्यांच नवीन लॉंन्च झालंय हायवे ला आहे की नाही तिथं त्यांचं नवीन लॉंन्च झालेलं पेरी फेरी चीज बर्गर खाल्लं एक नंबर आणि तिथ मोब ऑफ किती सांगू? तीनशे वीस रुपयाला का काय तर दोन बर्गर आलते आणि एक कोल्ड कॉफी आलती आणि फ्रेंच फ्राइज आलतं.
हा मॅगडीला पण लई स्वस्त आहे अगं इचलकरंजीत मॅग डी व्हायला पाहिजे.
शी मॅगडी चा बर्गर मॅगडी नको बर्गर किंग होउ दे वाव एक नंबर
मॅगडीला काय नाही म खाल्लंय मला मॅगडीचा बर्गर नाही आवडत
मला आवडते
नाही मॅगडीपेक्षा तू बर्गर किंगचा खा एक नंबर त्यांच्या ऍप वरनं तीथं स्टोर मध्ये ऑर्डर केलीस कनी फिफ्टी पर्सेंट ऑफ हाय
होय तस तर मॅगडीला पण तसच आहे.
हा कुठं तिथं डायरेक्ट जाऊन कुठं पण करायचं नाही डॉमिनोजला पण. आपल्या इथं व्हायला पाहिजे. झुडिओ झालाय कनी तिथंच बर्गर किंग व्हायला पाहिजे. परत स्टारबॉक्स व्हायला पाहिजे. स्टारबक्स काय एवढं मला क्रेज नाहीे स्टारबक्स ची पण बर्गर किंग सबवे पहायला पाहिजे तिथं.
ह्म्म होय करा कि ते
ते काय.
काय काय वेळ आहे चौगुलेना
अ हो ते जुडिओ जुडिओ अनलिमिटेड पेक्षा कुठलं तर मॅक्स. फॅशन पाहिेजेल होतं वेब साईड पाहिजे होतं उगचंच अनलिमिटेड बिनलिमिटेड केलं कायचं नाही तिथं फालतूच मला ते कपड्याचं दुकान आणि चांगलं म्हणायचं त्याच्यापे
होय छोट.
क नाही काय. कलेक्शन आहे सांग बरं त्या अनलिमिटेड आणि वटू मध्ये झुरिया मध्ये एक जरा ठीक आहे.
चार काय झाले आहेत. सगळीकडे सेम मी ते त्याच्यामुळ नक वाटते लोकांना घ्यायला हे असलं.
हा पण जुडिओ मध्ये कस हा ठीक आहे जरा चांगलं तर वाटतंय ग. ज कलेक्ट. करेक्शन जरा ठीक करायचं तिथं अकॉर्डिंग टू प्राइस. मी परवा कणी तिथं जुडिओ मध्ये पॅनट घेतलेली लई मस्त पँट आहे.
हम्म.
जे येस वाली.
मला ती कोरियन असते तसली घजे माझी ती ब्लॅक आहे तसली मिळनाच झाला मला कुठ त.
मला कोरि मी हे बुटकटचले बघितलेलं काय तिथं म्हणजे वरून टायटन खाली असा लूज नसत्या काय.
हा.
ते बुटकटची. ती कशामध्ये होती सांगू पिस्ता कलर मध्ये होती मी घेतलेलं ठेवलं सातशे नव्याण्णव रुपयाला.
पिस्ता कलरच कस कलर.
ए लई छान दिसतय तो काल लई छान लई छान दिसतय. अग सगळे ब्लॅक झालेत मी त्या काय नुसत ब्लॅक पॅन्टच झालेत असे. नाही तर मग ब्राऊन मध्ये पाहिजेल हाय तर ब्राऊन मध्ये पाहिजेलाय.
हम्म अगे इथ सेलगला इथ मोरणीला तन इत इवन जा. सेल ला केवढी केवढी चांगली असतात आग ब्राऊन. ब्राऊन कलरची माझ्या मैत्रिणीनी मागच्या वर्षी पॅन्टा घेतल्यात पाचशे पाचशे ला.
काय जीन्सच्या.
हम्म.
हम्म बघूया बाई मला सेल मधलं ते आवडतच व्यवस्थित दाखवत नाहीत काय नाही.
ह्याला दाखवायला काय सेलमध्ये.
आणि मला र रंगरूपला जायचंय रंगरूपला कुर्ता सेट तेन छान आहेत तिथ
हा बार पैसा लई हाय तथ रंगरुपला.
चालतंय आता मग झुडीओ मी परवा. परवा मी झुडिओला फक्त एक पॅन्ट आणि फक्त एक शर्ट दोन हजार रुपये खर्च करून आलोय.
काय रा तुम्ही कमवताय का मोठठी माणस तुम्ही.
कमावते मी माझ्या रेनकोटलाच हजार रुपये दिलोय आणि त्या ड्रेस मध्ये जाईना काय.
रेलकोट ला हजार रुपये.
होय.
दोन आले असतीत.
हम्म झिल कंपनीचं घेतलंय झिल कंपनीचं घेतलंय ताई.
ते न्हव तेच सांगालोय डॉक्टर आहात ना तुम्ही काय आता बोलणार.
गप्प बस बाई पैसे सेव्हंग करायचे आहेत खर्च करायचे नाहीयेत मला
झाल्यावर वाटतेय काय हा